हॅलो
हॅलो
हा जेवलासा काय
हा जेवलो बघा तूम्ही
आच
हा हा
पाच हजार म
काय म्हटलंसा
काय केलत जेवण
जेवण अ त्याची भाजी अ ढबूची भाजी आणि शेंगदाण्या कूट घालून कधी डाळ घालून करतोय आणि भात डाळीची आमटी
हम्म
केलेली तुम्ही
आमही कितीती मोडाचे
हा हा काय मग तब्येत द ना आहे बरी
हा तुम्ही
हाय हाय. एक मिनट हा आवाज कमी केलेला. हा हा वा- वातावरण कसं काय तुमच्याकडे पाऊस आहे काय?
पाऊस नाही येत तुमच्याकडे हाय?
आमच्याकडं पण नाही ना.
पावसान काय घोळच केलाय पाऊस काय पडना झाला.
पावसाच काय समजनाच झालंय.
होय पाऊस पाहिजे हो लोकांचा उगाच नुकसान.
ती तर काय आमच्या इथे पण पाऊस नाही अजीबात अहो.
नाही आमच्या कडे पण कडक उन्हाळ्यागत वानी पडलंय.
माणसांची भात
होयच की शेतातल्या माणस शेतकऱ्याच नुकसानच की.
व्हय.
हा हा घरातली पण आहेत बरी म.
ना आहेत बघा बरी तुमची?
हायेत हायेत हायेत बरी आहेत बघा. पोर गेलीत शाळेला.
हा हा.
हा काय म्हणताय मग.
काय नाही आ.
जरा ती माझी माहिती भरत बसलेलो थोडी हा हा.
हा हा आता बेंदरा सण येणार.
हो येत होय‌. हा बिजरा असतय आमच्याकड पण असतोय .
असं काय करता .
अ -आमच्या कड क नई आणि अ पोळ्या करत्यात परत चकली करत्यात. ते शी जनावरांच्या शिंगात घालायचे आणि गोड चकली असत्या ते करत्यात.
कारण बेंद्राचं पण महत्त्व आहे नाही सणाचं ह्या.
व्हय.
बैल मग चिकली बैला असत्यात ते पुसत्यात.
हम्म. आता रंगीत बैल पण आलेत विकायला.
हा हा तुमच्याकडे कसं सण हा.
हम्म हम्म आमच्या इकड धपाटे तळत्यात म्हणजे करता . काय बी तळलं तर चालतय असं‌ धपाटे तळून खात तर ते गोल लाटून तळूनच करत्यात. कोण कान्हुले करत या दिवसात.
हा.
हा हा.
हम्म पोळ्या करत्यात.
हा.
बैल पुजून बैलांच्या मिरवणूका गावात बघायले लई असत्यात्या.
हम हम.
हम्म.
अ शर्यती पण असतात होय क नी.
हम्म असत्यात परवा झाली बघा इथ
त्यात मोठ्या मोठ्या बैलांच्या बैलगाडी शर्यत असत्यात घोड्यांच्या असत्यात.
हम्म आ एक बणाला विश्रांती या वर्ष तेवढंच बैलांना एक दिवस विश्रांती. ते या वर्षभर काम करून घ्यायचं तेवढ एक दिवस शांत असतात.
व्हय.
ह आता मागिद्या वट पौर्णिमा झाली.
आणि काय म्हणताय म
काय नाही पावसाने टेन्शन केले हो शेतकऱ्याच नुकसान व्हाय लागलेय.
हम्
काय समज जी करणी म्हनायची.
होय होय.
हम् हम्म. काल एका पोरगीनं आत्महत्या केली कोल्हापुरात बघितलासा काय?
होय ते न्यूजला दाखवाय लागल्यात.
हम्म हम्म मुंदाय स्लप
होय हे बंद करायला पाहिजे हो हुंडाबळीचे...
पहिलेली घजत आल्या
मुलगी झाली पण म्हणून तिला त्रास देत होते म्हणे आणि अ मुलगी लग्न झाल्या महिना अ
माणसानेच केलं म्हणायचं मध्ये बंद झालतं हुंड्यायची पद्धत माणसानीच पुरगी देताना सोनं देऊन. हम्म
आताय जावयपण पण केलेय का नाही ते पण चुकीच केलेय.
हम्म हम्म...
त्यात पण बऱ्याच जणांचा बळी गेला. होय.
पोरीसनी लग्नात सोनं नान हौसेने घालतात आणि हे असं होतय मग माणसं अंदाज बघतात प्रत्येक गोष्टीचा
होय.
हम्म! नंतर न असं होऊन बसतय.
होय. हुंडाबळीच पहिली पद्धत होती त्यावेेळेला ते हे पण होतं आता गरिबांचा दिवस पोटाला मिळायच आता महाग झालय.
हम्म होय तसच झालंय.
जगण्याचं मुश्किल मुश्किल झालेय आणि हुंडाबळी कसं द्यायचय माणसा मागायच कस विचार विचार करायला पाहिजे नाही हम्
विचार करायला पाहिजे, आताच्या या काळात हुंडा म्हणजे जरा अशी जुनीच पद्धत म्हणायची हुंड्यासाठी.
होय होय अजूनपर्यंत आहे म्हटल्यावर ती.
प्रगती करत माणूस आता कुठ न कुठ गेलाय आणि अजून जुनच विचार आहेत माण , काय नवाच बा.
आत्या एवढ अस या युगात पण असं हे असं वाढत चाललय म्हटल्यावर कसं जगायचं माणसानी.
जगणं अवघडंच झालंय आता, बाहेर एका बाईला एकटीला जाणं तर काय आता हे आहे काय सांगा.
नाही होय.
हम्म, दिवस चांगलं राहिलं नाहीत.
बस नाही त्यामुळ रोगराई सगळी अशी वाढल्या.
वाढल्या. बाळूमामाच्या भाकणुकीत सांगितलंच होतं बघ ते.
होय होय.
पाऊस, पाऊस पाणी लागणार नाही म्हनून.
नाही होय.
हम्म, तसच झालं सगळ.
कडक उन्हाळा. हा गेलेलो कि माझ्या बहिणीच लग्न होतं, तेव्हा गेलेलो आम्ही. पण
अहं.
अमावश्याला गर्दी भरपूर असतया, तिथं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आधी
तेच, कोण कोण स्टेटस ठेवलेला बरीच गर्दी होती काल.
होय होय जर आमोशाला गर्दी म्हणजे बाळूमामाचं तेवढं हेच आहे ओ.
महत्त्व आहे होय.
महत्वाय होय.
हम्म. आणि त्याला कसं माणसं जात्यात पण ओ बरीच प्रमाणात. पावत्यातच नई त्यांनी जागृत देवस्थान झालय आता ते. हम्म, पंढरपूरला
अ पंढरपूरला एक दोन तीन वर्ष माग गेलेलो मुलं लहान हो तीत नई, आणि त्यावेेळेस आम्ही गेलेलो पंढरपूरला. फॅमिली आमची, अ एकादसच्या आदल्या दिवशी गेलेलो ओ आम्ही, त्यामुळ घर गर्दी भरपूर होती आमच आठ तास तीथ गेलं याच्यातच काय म वेळ फिरायला पण मिळाला नाही काय नाही गडबड, आम्हाला तिथे एक दोन देवास सारखे दोन मु-माणसं भेटलेली दोन तीन, रेल्वेत एकजण भेटलेले आणि ते. मुलांना आमच्या घेऊन म आम्हाला मदत त्यांनी केली त्यानी.
हा.
आमच्या सोबतच होतीत, दर्शन घेऊ पर्यंत दर्शन घेतल्यानंतरन मग वेगवेगळं झालं आम्ही अजून पर्यंत त्यांचा फोन येतोय अहो.
होय, हा हा.
विसरत नाहीत.
हा हा
एक प्रकारच ते देवस म्हणायचं म्हणजे आमच्या आता एवढी मदत त्यांनी केलीय आमचा स्टोन जरी त राहिलं तर तिने असं बहिणी प्र्रमाण माणून आम्हाला तिथे राहिय बघा म्हण दिलं मुलांना आमच्या घेतलेलं
हा
बाकीचं काय फिरायला मिळालंच नाही होय आता कधीतरी जायचं निवांत एक दोन तीन दिवसाांसाठी राहायलाच जायचं आले जाऊन फिरून यायचं मग वारीत पण जाणं घडत नाही हो आधीत पण आमच्या घरात झालं लोक माळकरी असल्यामु अ जातात नाही ते पंढरपूरला सारखं मग त्यानी नस न गेलेला त्याम आम्हाला जायला लागतय
हा हा त्यामुळे ते अवघड होते ह आता ते आषाढी वारी किवी मोठी केेली बघितलं असं
हा होय आणि त काला आणि काय जे अजून ह्याच्यात ते ऍक्सिडेंट झालाय ना वारखरी लोकांचा बऱ्याच जणांचा मृत्यू झालाय
अ तीघ जण वाटत त्यात
व तीन लेडीजचा जागीच मृत्यू झाला आणि दोन तीन काहीतरी म्हणजे गंभीर जखमी होय म्हणजे कशी वेळ
काय करायचं काय नव वाहनच व्यवस्थित मारत नाही माणसं
नाही ऍक्सिडेंटच पण प्रमाण भरपूर वाढलंय आता
लई लयच वाढलंय हो काय सांगायच
लई ऐकण्या सारखं काय नाही दोन पावलं चाललेली बरख ना कुणाच्या गाडी बसू वाटत नाही का नाही
हम् पेमेंटला मेसेज आलाय की अकाउंट व्हेरीफाय करा मग जरा
याय लागलंय काय क कोणाच्या तुमच्या काय
सगळ्यालाच
हेनशारलय का
हा म्हणजे स मा म मॅसेज
हा कॉल झाला बघूया की टायम झालं म वि चाले
कट करून लावतो मिनिट हो